हॅलो हॅलो
हॅलो
हा
चालायस.
काय नाय बसलोय.
बसलाईस व्हय.
होय. तु काय करालाआलास
काय नाय बघ बसलोया हम्म
जेवलीस का नाय?
जेवले की तू
हो जेवलोय की,
हा हा
हा मग काय करायलिस आत्ता कॉलेज ती
आत्ता दहावी झाली माझी
हम् हा
आता बघ अजून रिझल्ट रिझल्ट लागल्यानंतर ना
हा हा
बघु आता चांगल्या टक्केवारी पडले तर मग इंजिनिअरिंग ला घ्यायचं
इंजिनिअरिंग डिप्लोमाला
होय डिप्लोमाला
मग डायरेक्ट अकरावी बारावी करकी
नाही ते लई हे पडते त्यापेक्षा दहावी नंतर डिप्लोमा करून आपल अकरावी बारावी करून ते सीएटी सीएटी काय काय द्याव लागते ना
होय
ते कोण देणार त्याला आणि अभ्यास करा त्यात पास झालं तर बरा
मग डीप्लोमा डिप्लोमा तपण अभ्यास कराव लागत च की
डिप्लोमा ला अभ्यास कराव लागतय घर आपल्याला दहावी च्या हचावर मिळते नाई
होय मीह ते त्याला आपल्याला आईडी पडली की मग ते हेचकी
पाडायची नाही आपण आपण अभ्यास करायचा
होय बर बर हा हा
नाही झालं तर आय टी आय याला घेणार
हा हा
बघू
हम्म पुुड ब कां दशना
पुड.
हा.
इंजनिरींग.
इंजिनिअरिंग नंतर जॉब वगैरे काय.
जॉब महावितरणमध्येध्ये जाणार आहे.
लगेच. हा.
होय लगेच एक्झाम वक्झाम काय द्यायच्या नाहीता. डारक्ट महावितरण.
खिला देऊन.
होय वशीला देऊन.
हम्म तरमणा अभ्यास काराव लागतोय.
अभ्यास करायचा अभ्यास अभ्यास अभ्यास केल्याशिवाय काय आहे काय.
नाही आहे की भरपर आहे.
हम्म बिझनेस.
बिजनेस आहे हो.
बिजनेश.
हम्म हम्म.
तू काय करतोयस.
मी एताला बेसिलाय आहे.
दीक्षेला अससे.
हो.
ह
हा.
काय करलणारच त्यात न.
मी असतन कोडिंग करनार आय.
हा हा.
हम्म.
आयटी मध्ये जाणारेस होय.
व्हय.
हम्म हम्म. अनिमेशन करणार होतास ना.
हो करणार होतो पण घरच्यांनी काय घतलं नाय. म केल नाय.
माझा जाते का नाही हे सोप का अवघड वाटतेय.
हम्म जाते की सोपं म घातलं म्हणलं कराय पाहिजे.
होय ते तर आहे सर.
ते सोडल मग पण आणि आणि वर्ष वाया जाणार असेल.
होय.
हम्म.
बर आणि ते ह्याला जायचं होतं ते काय झालं रिसॉर्ट ला.
रिसॉर्ट ला रिसॉर्ट बघितलंलं पण स कोणत्या. झालं ना त्यामुळे काय झाल ना ते.
हम्म हम्म.
हम्म. तर बघूया की कुठं बाहेर दुसरीकडे कुठलं तर ठिकाण.
हा हा.
तेव पण आले तर आले नाही तर मग कॅन्सलच.
आणि पिक्चर बघायला पण जाणार होतस ना.
व्हय जाणारच होतो ते भावाने सांगितलेल.
हा हा.
आदला दीशी नाही म्हण म्हून. तिथं टिकीट वगैरे शो वगैरे नाही आहे तिथं. त्यामुळे काय गेलं नाय.
हम्म.
हम्म हम्म. तर मी गेलतासा का नाय.
आम्ही.
हां.
आम्ही गेलतो की.
कुठ.
हे त सयाजीला.
कोणता पिक्चर बघाय.
देऊळ बंद.
हा ह स्वामी समर्थाचा.
होय स्वामी समर्थाचा. बारीये पिक्चर जावा तुम्ही पण बघायला.
हा जातते की.
हम्म.
हम्म आम्हाला पण सांगशील नाही आम्ही पण आलो असतो.
नाही आम्ही फॅमिली फॅमिली घालतो ना.
हा हा.
मग नाही काय बोलल म सांग तू आपण सगळेजण जाऊया.
व सारकोठा ते बघाय जा आहे तनक आता
हम्म आणि कोणता व आलाय की तो
कोणता
तो वॉन्टेड थ्री डी आणि आणि कोणत तरी आहे
हम्म हम् बघाता आहे क झालं असत जाऊ
हो
हम्म ह
नाही तर चिक्कूच्या बागेत जाऊया चला
कावडस
चुकूच्या बागेत म्हटलं ते आहे की तिकड ते ह्याला तिथं सगळं आहे तिथं म्हणजे स्विमिंग पूल वगैरे सळ तिथं एन्जॉय करायला
स्विमिंग पूल बटागेत दव
नाहीय
नाही ना स्विमिंग पूल कसले का नाही तिथं नुसत बाग आहे पर जमानणा खाणे अस आणि आपल्या पोरासाठी खेळण्यासाठी एवढंचय ते
हा हा
आहे ते आप परस हच्या सार कायी बघीच्या सारखं काय
हम्म हम्
तर फिरना ड्याथ
आता मग पाऊस चालू झाला धबधब्यात धबधब्या बघायला तरया
होय आता अगोदर पोरी यालागलं तिकडे
त्याला अजून इकडं कुठ लागाला आपल्या इकडं कुठं पाऊच आहे एवढा
मग आहे की कोल्हापुरातलं गेले त दोन तीन बंधारे पाण्याखाली
हम्म असं नाही डॅमला जाऊया आता नाही जायचं तर कधी जायचं मग
लग्न झाल्यावर आं आता करा मग प्लॅनिंग जाऊया मग
करूय की ग्रुप काढ एक ग्रुप
नाही नाही मी नाही काढत तुम्हीच काढा
हम्म हम्म बर बर मी सांगतो मग जाऊया आणि ते मध ह कुठे अक्कलकोटला गेलतस तेव्हा कोणती कोणती गावं घेेतताला असं
आम्ही तुळजापूर परत इथलं नर्सिवाडी
हा हा
विजापूर
ते कोणतं तरी एक मंदिर होतं की तिथं ते
केव्हा येते कोण स्वामी समंतांचं होतं मंदिर गावात टोना मलाता ती
हम्म हम्म
हा हा
वन डडे गता सग
होय वन एक एक वन नाईट होती.
हा हा
हम्म हम्म
एक नाईट करून दुसऱ्या दिवशी आलासा.
होय. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रात्री
हा हा
ह तुम्ही कुठं गेलतासा काय नाही फिरायला?
फिरायला आम्ही जहाज मंदिर बघायला गेलतो.
हा हा
जहाज मंदिर परत ते मुसलमानचं दर्गा असतोय तिथे गेलतो.
हा हां
लांब काय कुठे गेलो नव्हत आम्ही,
बर बर
हम्म
मग काय आणि पाऊस तेन आहे का नाही तिथ
पाऊस आहे की पाऊस सकाळपासून आहे थोडा आहे, जास्त नाही एवढा.
हा हा
हम्म हम्म
आमचे इकडे काय नाही एवढा पाऊस कमी हाय.
हम्म हम्म
हम्म
आयटीआय ला तुमच्याकडे आयटीआय कुठं चांगलंय? म्हणजे कॉलेज कुठलं आहे, आ यटीयाला चांगलं
आमच्या इकडं आय की, ते कळंब्यात हाय. गवर्नमेंट हाय ते.
हम्म, हम्म, आणि आणि कोणीकडे,
ते एकच आहे तेवढं. बाकी दुसरीकडं, दुसरीकडं हेच्या इकड हाय. दूसर्या ठिकाणी ती
हम्म, हम्म तर तीथ सगळं ट्रेड आहेत ना, आयटीआय ला.
होय सगळं ट्रेड सगळं आहेत सगळं.. गव्हर्नमेंट आहे ना, त्यामुळे सगळं ठेवलंय.
हं हो, मिरेट लागत असेल खर जास्त
होय, मिरिट लागणार की, भरपूर लागते मिरीट
हम्म, हम्म
तिथेच हाय होष्ट टेल वगैरे सगळे तिथेच आहे. त्यामुळं सगळे जण तिथे जातात नाही.
हम्म, हम्म
हम्म.
म्हणाय लागलोय इथं टाकायचं.
हा, हा.
बघूया आता
टाक की चालतय, चांगलं आय कॉलेज ते
हम्म, हम्म.
हा.
बघतो. पप्पासनी विचारून काय म्हणतात.
हा, हा.
मग तुझं काय? पुढं काय करणार आहेस?
माझं काय? अजून तरी काय ठरवाय नाई मी.
हा हा.
सेकंड, सेकंड इयरला ठरवणार,, नंतर नऽऽ
हम्म, हम्म, म आता रिझल्ट लागला का नाही.
नाय अजून लागाय. ला
बर् बर
हम्म, हम्. चालतय, मी ठीव काय?
हा, हा चालतेय कि ठेवा.
हां.